हॅलो. हा येतोय आवाज.
हम्म नमस्कार म्हटलं.
नमस्कार.
काय चाललं तुमचं?
काही नाही मीटिंग आलेली अभियान च्या.
हो का तुम्ही पण अभियाना च काम करता का?
हो.
हा काय काम करता?
काय?
कोणतं काम करता कोणत्या पदावर आहे तुम्ही?
सिटि सिक्स.
ह सिटीचीकडे भरपूर गाव असताना वाटतं?
हो पंधरा.
पंधरा गाव आहे का मग तुमच्याकडे? हम्. हम्म हम्म चांगलं काम आहे मग आणि काय काम असतं सी टी सीच?
परस जागा गद विषयी माहिती द्यायची भाजीपालाविषयी किंवा अं आपल्या गावात ज्या ज्या गावात अंगणवाडी त्यांना भेट द्यायची. सगळ्या ला सहा ते बारा महिन्याच्या गटात म्हणजे मुलं असत ना त्यांना डोस दिले जाता का व्यवस्थिती चेक कराव जाव लागतं.
हम्म हम्, म्हणजे आशा वर्कर सारखं पण काम आहे बा तुमचं. ह् चांगलंय मग, महिला सक्षमी करणाचच काम ते पण. शेती पण करता का? हो का.
हो.
मी पण गावात आहे का? उद्योसखी च काम करते. उद्योग सखीच गावात कि बनवायची मान व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला असतात
हो.
आणि ते करायला तुम् एकत्र व्यवसाय करा एकत्र व्यवसाय करा नाही चांगलं उत्पन्न य आपल्याला.
हो का?
परत मग आता गावात महिला शिवन काम, किराणा दुकान ब्युटी पार्लर व्यवसाय करत असते, मग त्यांना पैसा नसतो उपलब्ध. माझं काम आहे, लोन करून द्यायचा पैसा करून द्यायचा अभियानाच.
हो का.
असं काम आहे ‌. मुलं वगैरे किती तुम्हाला?
एक मुलगा, एक मुलगी.
हो का?
हो.
शिक्षण काय झालं तुमचं?
टी वाय बी ए ऍडमिशन घेतले हाय‌.
आत्ता चालेय का म्हणजे तुमचं शिक्षण
झालेलं होत गॅप पडला होता ना मधे, मग आता नवीन घेतलं. हो.
चांगलं बी शिक्षण बी महत्वाटचय. आमचं पण काही नाही मी पण अभियानाचं काम करते ना, चालूय म माझे पण तेच काम, आणि परत आता कार्य म्हणून काम आलेलं आहे त्याच्यात पण काम करते मी, टास्क येत त्याच्यात ते टास्क पूर्ण करते. करायचे राहता.
हो का?
हम्म... मग काही नसत शेतीवरच अवलंबून नाही होत ना, काहीतरी कराव लागत दूसरं पण
हो बरोबर आहे.
हम्म, आजकाल कस आहे महागाई पण खुप वाढलेली.
हो
आणि आधी कसं होतं महिलांच फक्त चूल आणि मूल बाहेर काही माहत नव्हतं आत आपण त- तस, आधी महिलांचं कस चूल आणि मूल घरातच राहत होत्या.
हो.
आता मग तसं, आपण बी जर तसंच केलं तर मग काहीच उपयोग नाही ना. आपल्या शिक्षण
बर बर.
हम त्याच्यामुळे म्हटलं आपण तरी बाहेर पडावं, काहीतरी करावं म्हणून मग याभियानात आली मी. आणि चांगलंच झालं बा, अभियानात येऊन माझं.
अभियाना मुळे खूप महिलाच चांगलं झालं.
हम्म तेच ना. काहीतरी आपल्याला पण बाहेरचं जग समजत.
हो मग.
हम्म नाहीका मग काय असतं शिक्षण बंद झालं, का महिला घरातच राहून जाता.
बरोबर आहे.
हम घरात न राहता काहीतरी केलं का मग बरं राहत.
तसं मी घरी मी ब्लाउज वैगेरे शिवते काही किराना दुकान आहे.
हो का किराणा दुकान पण आहे का तुमच? ह चांगलंय मग आणि ब्लाउज मग तुम्ही शिवता का गिराईक पण काढता, गिराईकाचे पण बरं हाय मगं भारी काम आहे.
म्हणजे चांगलंय मग तुमचं, ते पण चालतं तिकडचा पण इन्कम, किराणा दुकानाचा पण इन्कम.
हो
ब बरं आहे ना तेवढेच घराला हातभार लागतो. घराला तेवढाच हातभार लागतो चांगलाय आहे. आवाज येतोय का ताई?